हॅलो.
हां बोला.
आवाज येतोय.
हा येतोय येतोय.
तुम्ही कधीपसन जॉईन केलाय.
मी झाले की, दोन वर्ष झाले.
मग करता तुम्ही, येतंय मग तुम्हाला सगळं.
येतंय की आता, आता झाले ट्रेन. हा
आणि मग असं प्रॉब्लेम आला तर काय करायचं, मी आत्ता काल काल परवापासन.
दोन तीन दिवस झाल काय जॉईन होवून. हा.. हा.. आ -झाले दोन वर्ष तरी होऊन गेले, असच एक मैत्री मी तिनं मला स सजेस्ट केलेलं की, कार्याअॅपबद्दल.
हा हा हा.
तिच काही जरी प्रॉब्लेम आला. तर तिला फोन करून विचारते ती, पण करते सजेस्ट मला. आं..
मला वाटलं दिदीकडनं तुम्हाला कळालय.
तीच दीदीच.
होय, मी पण तिला म्हणत होतो. चा धी मग तेव्हा काय चालू नव्हतं म्हणली ती. मग आता काल परवा म्हटलं, जरा फोन करू
मी आहे कार्यावर पण मध्यंतरी कसं झालं, एक सा सात आठ महिने कायतरी कामच नव्हतं, काहीच वर्कलोड नव्ह ता, कार्यावर मग परत त्यांन ते फॉर्म वगैरे भरून सबमिट केल्यानंतरन आता एक अ तीन चार महिने झालं कंटिन्यू आता टास्क आहेत बघा आता
होय काय तेच मला पण काय माहित नव्हतं म्हणाली दिदीला मी दोन, तीन वेळा विचार तेव्हा म्हटली नाय चालू झाल नाय अजून चालू झालं की सांगतो मग ठीक हाय म्हणलेलं मी तिला तरी पण म्हणलं मग आता कॉलिंगच मला ते कळनाच झालंय ओ
हा, हा
मग तिला विचारलं ती मला सांगितली मग म्हटलं आता खरं जेल्या आता मी कार्यामधल्या सगळ्यांना फोन केला काय तर प्रत्येक म्हणाल माझं कॉलिंग टायमिंग संपलय मला कॉल केला तर लाग ला लागल तरी उचलयला येणार नाय तुम वेस्ट जाणार अस सगळी म्हणाल्यात
कारण कस झालं दोन तीन महिने झालं हा टास्क आलाय मला पण नव्हता आलेला मला आता एक पंधरा वीस दिवस झाले अस ते लिहून हा टास्क
हा, हा
त्याच्या आधी मला नव्हता आलेला मग मी फॉर्म फील केल्या नंतरन मग मला टास्क आलेत हे फोन आणि फ्रेंड चे च्या आधी बाकीचे सगळे आलेले होते टास्क पण हा फॉर्म भरल्यानंतर ना आला ठराविक जणांना आलाय नाय आलेला ट्रानस्क्रिपशन चा पण आलाय ना?
हा ट्रान्सलेशनचा ते एक आणि हा एक हे दोन चालेत टास्क
आता सध्या ते दोनच आहेत सोडा टास्क आणि एक आहे वाट त कोणता तरी पण तो पण मला नइ आलेला अजून टास्क येतात नंतर नइ एक, एक, एक, एक करत क नइ येतात नंतर न टास्क सगळे काय प्रॉब्लेम नाय त्याचा आणि त्याचे पेमेंट पण कामाच पेमेंट पण येतय ते विलेट का असना पण येतय
असू दे ते काय पेमेंटच काय मतलब नाय सोडा घर बसल्या बस नाय पेक्षा उगच काय तरी आपलं हा आ ते काय म्हणतात कि फुल नाही फुलाचे पाकळी
थोडस मन पण रमून जाते त्याच्यात
हा तेच की
वेळ निघून जाईल
होय आणि कसं वेगळ डोक्यात येण्यापेक्षा आपलं हे त्यात डोकं घातलेलं बर ना होय आणि उगंच काय तरी वेगळ बघत बसण्यापेक्षा परत मनात कायतरी येण्यापेक्षा हे केलेलं बरं मन मग मी सहज पायला फोन लावलो आणि म्हटलं तर ती म्हटली देतो तुम्हाला मग तिन मला दिली, दिली सगळं दिली ते बरं झालं मग कॉलिंगचच काय कळना मग तिलाच एक कॉल लावलो मग परत म्हटली आमच्या मामीना पण लावा बर ठीक का म्हणलं त्यांना सांग म्हणलं ममी लावते परत त्यां अस तर मी बोलते कशी अस करतो म्हंटलं
पण मी आता चार टास्क माझे फक्त मी फक्त बोलले माझ्याकडून पण झाले मला पण कस झा कामातून वेळ मिळ झाय कॉलेज पण सुरू झाले म मला वेळ मिळना आता उद्या सुट्टी घेऊन करायचं म्हणून सांगितलेलं पायला सांगितलं मी काल मी सुट्टी घेऊन करणार कारण आता मग मॅडम एक मॅडम दुसऱ्या रजेवर आहे त्यांचे इंटरव्ह्यू आहेत त्या तिकड चाललेत विद्यापीठ त्यामुळ आता मला पण नाही आता परत आता बघू आणि मागच्या रविवारी पण सुट्टी होती मॅडमांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता तिकडे गेले त्यो पण दिवस परत मग आठवडाभर े शेड्यल असत कॉलेज सळ
हो आपलं कसं असतं लहान मुलं घरातलं तेनी सगळं बघायचं म्हणल्या जरा लोड होतच ते त्यातन वेळ काढून करायच म्हटलं की जरा अस म जरा वेळच लागतोय
हो
नाही असं ते तरी पण घरात उगंच वेळ घालवण्यापेक्षा आपलं हे बरं आहे हम्म होय तेच म्हणूनच मग मी पण पाहिला ना दिली मला मग ति ना मग तेच तरी पण मला भीती वाटत ती म्हणजे कसं तिला कोणत काय तर म्हणताय काय कारण की इथलीच ते ही आहेत ना तुम्हाला माहितच असेल
माहिितय त्याचा काही संबंध नाहीय कारण ते काय वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे ते कुणीही करू शकता आणि त्यानी तसा मेसेज पण केलेला होता मध ग्रुप वर म्हणजे जो कार्याचा मेन ग्रुप आहे त्याच्यावर ज्यांना इच्छा आहे त्यांना तुम्ही दिला तरी हा प डाउनलोड करून त्यां ग्रुप जॉईन कराय सांगा म्हणून
हा हां हां
होम
काय मला एवढं माहित नव्हतं मग पायल मला म्हटली का तसं काय येत नाही प्रॉब्लेम मग का म्हणजे कसं ती स्ट्रिक्ट आहे ना ते साक्षी
हा
हा त्याच्यामुळे मग मग मग तिनं मला ओळखली सोडा मी फोन लावलेला तिला म्हणजे मला माहित नव्हते तिजाचा आहे हा कॉलनी मग मी लावलेला तिजा तिला
हा हा हा
गली मग मी पण ति ओळखलं मग काय बोलली नाही मी म्हणे पायाला काय बोलू नको म्हण बोलू नका म्हणलं ते काय म्हटली मी काय बोलत नाही वगैरे आणि असं काही म्हण मिस्टिक आहे वगैरे म्हणजे काही गोष्टी सिक्टट राहाव लागतय होय म्हटलं राहायला लागतंय सोडा
मेन बॉस असल्यामुळे त्यांना पण कस पुढच्या जबाबदारी असतात
असतात होय नाही मी पण म्हटलं त्यांना अस दे्या स्टिक्ट आहात तसंच राहावा म्हंटलं पण फक्त पायलला माझ्याबद्दल काय बोल नका कारण की मीच तिच्याकडनं घेतलेलं आहे म्हणलं हे त्यांनी म्हणले तसं काही नाही हे कोणाला पण द्यायचंय फक्त घरात तेवढं सांगू नका म्हणून सांगितलं बरं बर म्हटलं नाही सांगा तो आमच्या पण घरात सांगायचं नाही म्हटलं मी कोणाकड घेत वगैरे कस ए प्रॉब्लेम येऊय ना काय कोणालाच म्हण म्ह आप सांगितलं नाही म्हणच म्हणलं आपलं
आणि ते कसं पाच पाच काेळात एका व्यक्तीला पाच वेळा कॉल व्हायला पाहिजेता मग तुम्ही मला पाच वेळा तुमच्या आणि दिदीचे पाच झालेत
हा
आता माझ्यासोबत पाच झाले की दहा होतात परत मी पण तुम्हाला रविवारी किंवा उद्या दुपारी लागल
चालेल की चालेल
हा मलाव
म्हणजे पहिला साधा लावा म्हणजे मग मी तुम्हाला बोलेन
तुमच्याकडच असतेय का नंबर
हो हा माझ्याकडे आहे हा माझा नंबर आहे सेव करून ठेवा पाहिजे तर हा चालते
आणि मग तब्येत कशी आहेे आता तुमची
तब्येत आहे बरी फक्त जरा हातातच रिकवर्ही होई ना झाले व त्याच्यासाठीच टेन्शन नाही तर दुसरं काही ना बघ बघ प्रॉब्लेम बाकी सगळं होतय मला तीनशे म्हणजे कसं कसं नाईनथ नाही म्हटलं तरी असा विचार येतायच
हा ते तुम्ही हच्या्या कशी जाताय काय थेरपी साठी म काय ते म्हैसेव समीतिथ रोटरी क्लबला हा तिथं हा मी एकदा बघितल ना तुम्हाला मुलींना तिथ
केलेय वर बंद केलेय आता
बंद झालं का नाही मी बरेच दिवस झाल तुम्हाला बघितलेल तिथ तर मग कोलेज सर आहेत ना ते आमच्या मॅडमांचे भाऊ आहेत मग तिथं गा शीतलनाथ कोल्हेस
हा हा हा हा
त्या बरोबर समोरच आहे त्यांच हॉस्पिटल गायना काही तज्ञ मग आलीं मुलींना कस जरा बेसिक त्याच्यातलं आहे ना थोड फार सिलेबस ला ममला व्हिजिट लाे लागते तिथ म्हणजेचाईड डेव्हपमेट आणि वुमनडेव्हपमें थोडं
हा हा हा हा हा
त्यांच्याि्तं मग बघितलं तुम्हाला आ मी बघत होते तुमच पण लक्ष नवतंुम मिस्टरांनी बघितलं पण आताण त्यांच्यासोबत कंस बोलूण का बोलले
हा हा तेच त्यांनी न्यायला सोडायला त्यांनीच येत होते मग त्यांनी सोडून जात होते तस माझ्या पशी थांबून पण त्यांचा वेळ पण वेस्ट जात होता मग कारखान्यात पण जरा बघायला लागते त्याच्यामुळे त्यांनी मला सोडायचे आणि मग घरी यायचे परत न्यायला यायचे फोन केल्यामुळे हम्म मग मग मी तिथं एकटीच असायची पण कसं झालं माहितीे काय ते रोटरी मध्ये कसं जाऊन कसं त्यांनी पण असं पेशंटला म्हणजे हा बाबा ह्या पेशंटला एवढ्या वेळीत आपण कवर करायला पाहिजे आस त्यांनी पण ठरवायला पाहिजेत ओ उगाच आपलं येत्यात तेशन वरून आणि मग व्यायाम घ्यायच सोडा घ्यायचं सोडायच असं पण उपयोग नाही ना मग प
बरेच म्हणजे थेरपीचे हे आहे तो सेंटर तेला ट्राय करच आहेणजे इंस्टाला येतात युट्यूबला येतात
हो पण तिथं रोटरी रोटरीमध्ये कसं झालं चार्जेस त्याच्यामुळे रोटरीमध्ये जा जात अस जातात
हा
अस आहे
नाही पण बाहेरगावची पण आहे लामगावची पण आहे
हो हो आहेत ती आहे ती
आता ते आमच्या का झालं ना ते म कारण आमच्या ते मशीन पडली होती त डोक्यात त्याचं पण त्याचं पण तसं नाही पायच लवकर रिकवर होईना झाल्या अजून पण नाही झालेला त्याचा कवर प
हा माझा हातात तरी करून घे ना माझ पायाचा नाही जरा मी व हचचाजत अस पण जरा म्हणजे असं हातातच जरा अस प्रॉब्लेम यायलय
ह होते घ्या आणि थोडे दिवसां ते कसं होते माहितीे काय उन्हाळा आला पावसाळा आला उन्हाळ्यात जरा काय एवढं म्हणजे तब्येतीला प्रॉब्लेम येत नाही थंडीत म्हणा पावसामुळे पण नागसून येत आणि त ओली ना आणि थंडी पण त तसं हो
तसं होत आहे तेच झाले त्याच्यामुळे म्हण म्हणून जर असं नाही काय करायच येत नाही काही नाही ते म मंतरच खचतय हो दुसरं काय नाही तेच म्हणजे कसं सगळे जण करतात आणि आपण बसूनयच म काय तर बोच एका दुसरा शोब मग बोल मला आपल्याला थोडीच हात लावता येथे
झालं गेलं विसरायचं
त्याच्यामुळ ग बसायला लागतय, मग ते काहीतरी नाही आपण घ्यायचं म्हटलं, तरी ते- ेत
त्यास ते तर आहेा सोडा पण पण समजा कि त नाहीच ती तात सांगाना आपण त्यापेक्षा हॅलो?
हॅल
हॅलो? हॅलो, येतोय काय आवाज? हॅलो?
हॅलो?
हॅलो?
कट झाला काय फोन?
नाय आहे की- आवाज येतोय का? हॅलो? हॅलो? हॅलो?